हॅलो,
हॅलो
हॅलो हा आवाज येत
हॅलो हॅलो
हा बोला की आवाज येत? येतोय का हॅलो हम्म काय काही नाही बघा बसले, तुमचं काय चाललंय बोला की खूप दिवसातून हा जेवण झालं बसलेले म्हणटलं खूप दिवसातून फोन केलाय?
हम्म
आठवण येत नाही ना? तुम्हाला आमची आता अ
माझे मी किती वेळा मला बाई काय करत असल फोन करत नाही म्हणून मग - मीच केला मग -
अ हो हो हो मी दिवसातून दहा वेळा फोन लावते. तुम्ही एकदा पण नाही उतलत!
काय ब कुठे बोलतीस ग कामाला जातीस दिवसभर कामाला जातीस आणि! कुठच इथ कुठ.
खोट नाही खोट नाही बोलत मी मी लावते फोन तुम्हाला बघा चेक करा माझे! मिस कॉल किती पडले आज मी किती वेळा फोन केला तुम्हाला माहिती आहे का? मला जरा रेसिपी ऐकायची होती. मला काहीतरी असं काहीतरी असं वेगळं खाऊ वाटत होतं मग तुम्हाला भरपूर काय! काय त्यांन बनवायला.
होय अगं आज काय झालं माहिती का आज मी गेले होते. ते इथ इथे ते म्हणजे अ ते नेते नसतात काय तस! नेते आहे त्यांचा आज वाढ! दिवस होता.
अच्छा तुमच्या इथल्या तुमच्या इकडं हां हां.
इकड मग त्यांचा वाढदिवस होता म्हण! नाही इथ सगळं मोफत ठेवलेलं! त्याच्यासाठी मी तुला कॉल करालते दु परत देऊ दोन वाजता. तुझ्या मुलांनी उचलला सोडू कोण मम्मी त्याला सांगितलं मम्मी अस बरं पाठवते इथ कारण सांगू हयातीचा दाखला. आधार कार्ड अपडेट करायचं किंवा रक्तदान शिबिर होतं, अजून शारीरिक तपासणी डोळे तपासणी! शरीरातले कुठले बीपी शुगर डोळे. असं होत एसटीचा पास होता आभा कार्ड होत आयुष्य - आयुष्यमान कार्ड होतं सगळ होत. म्हणून तू येशील म्हणून किती फोन केला मी चांगला चान्स घालवलीस तू मोबाईल नेशिल का नाही बग की, मला भारी वाटलं. तू येशील म्हणून फार झपड माझं झालं बाई आबा कारड झालं आयू मान माझं कर्ड काही झालं नाही माझं बारा अंकी नंबर नसल्यामुळं. पण माझ एसटीच. पासच काम झालं आभा
हा ते बरं झालं आबा कार्ड म्हणजे त्याचा काय उपय म्हणजे फायदा काय त्याचा?
जर समजा इमर्जन्सी मला पाच लाखाच्या हात म किंवा पाच लाखाच्या व एखादवस अचानक भविष्यात माझ्यावर काहीतरी संकट आलं मोठ मा अचानक आमच्याकड पैसे नसले तर वरून सरकारकडून आपल्याला मदत. मिळती आणि. आयुष्यमान कार्डच कस आहे? हा आयुषमान कार्ड. नाही नाही ती आपल्या नावाने पॉलिसी होती. ते नाही झालं माझ मि फार धर पडले.
मग काय सांगितलं त्यांनी कशाबद्दल झालं नाही ते?
ते रेस्टन कार्डावर माझ बारांकी नंबर नाहीये ना दहा अंकी नंबर होता, दहा अंकी नंबर असल की होत, नाही आपण गेलो नव्हतो काय हातकलून गाडला किती दुरपडल होत बारांकी नंबरसाठी.
हो मग ते काही तुम्ही केलंच नाही काय? तुम्हाला तुम्हाला बोलावलेलं ना जून मध्ये? की कायतरी?
नाही तिथं होत, नाही म्हण ते इथं पुरवठा ऑफिसमध्ये होतय आणि. परवा एकदा गेलो तो गाडीवर. ते म्हटले तुमचं डॉक्युमेंट. घेऊन या. मलाच जायला वेळ मिळाला नाही बाई. म्हणताना का नाही.
आहो वेळ काढून असल्या कामासाठी जायचं.
मग काय तर बाई. यायचं जायचं गावात जायचं म्हणलं की अख्खा दिवस मोडतोय. आज माझं तसच झालं ब जेवता खाता गेले होते. दुपारी एकला गेलेले बरोबर संध्याकाळी पाच वाजता मी जेवली माहितीये का?
एवढा वेळ झाला गर्दी भरपूर अस
हा हा अग. फ्री असल्यामुळे भरपूर गर्दी होती. एवढी गर्दी होती. माझ्या मैत्रिणीला पण आणि एकटीला केला ती पळत झाली बघ कुठे काय कस आणि ति ज पण काम झालं की नाही का सविता? हो सविता नाही का? केला म्हणतोय ते. ओळख करून दि ते बघ. तीन ती लगेच आली. तिच माझं जणस होत खांब तिचा पण टेस्ट येतं फ.
ह ह हा ते आभा कार्ड बनवण्यासाठी काय काय लागतं?
काहीच नाही. तिच तर फक्त आधार कार्ड घेतलं आधार कार्ड आणि आपला मोबाईलला ओटीपी येतो ना? मग मोबाईल फक्त लागतो. बाकी काही नाही घेतले. हम् काहीच नाही? आयुष्न कार्डलाक्त सर्वेशन कार कलागत होत पण अ अ नाही मिस सगळे चं घेऊन गेले होते डॉक्युमेंट कायत्र परत हेल पडकरन ला अंब होतो नग तेवढं लांब उनाच कुठ परत यायच म्हण सगलं डॉक्यूमेट बरोबर घेऊन गे प णअ अ झाले दोन तीन तर कामच तिघांचा पण आभाग पण झालं
तिघांचं काढलं
हो तेघांचं बणू मुलांना म्हणलं माझ्या अ व्हॉट्सअपवर हेच ते अ अम ते कस माहिती का अर्ध्य ती किट आत होन हाय किणी आपडेला आ हे जर तुम्ही दाद खुला तर अर्ध तिकीट जा णार जर तुम्ही हे का नाही नाही एक ऑगस्ट पासून सगळ्यांना काम कपल्सरी येते एक ऑगस्ट पासून कराय हा हा ते ब बाहेर आता मी बघाय का नाही अडीचश रुपयेघेत माय कोण दोनशे साठ घेते कोणीतरी दोनशे सत्त घेत त्यापेक्षा फ्री मधे जर होत असलं तर कशाला मग सोडायचं णा म्हणून गेले भाई उन्हाच गेले हो ते चालू मुलगा पण नवता कामाला गेलेला मागे नाही गेले चालत दोघी जण मैत्रिणी माझी माहि तीडेन मी ग येलो
हम्म हम्म
करून आल पण झालं त्यानमित्तान काहीतरी झालं
बरं झालं घ्या, तेवढं तरी काम झालं. प्रदान शिबिर पण ठेवलेलं का?
होय होय होय ते पण होतं. एवढी गर्दी, भरपूर गर्दी भर अक्षरशः माझ्या अगोदर पाचशे नंबरच. ते माझ्या नंतर पाचशे नंबर होते. परत आणि काय माहित नाही. हो हो माझा माझाच किती एवढी गर्दी होती. बायका, सगळ्या बायका भरपूर भरपूर गर्दी होती. पी एसटी पास ला भरपूर गर्दी होती. ती बाकीचा आबा काढ पॅन कार्ड त्यालाही एवढी नव्हती. पण ती त पा एवढं एवढ्या एवढ्या बायका हो ते सगळे
हो की आता ते कंपल्सरी केले. आणि फ्री मध्ये द्या द्या लागले. म्हणून गर्दी झाली असेल. मला तर माहिती असत तर मला माहिती अस, तर मी आलेच असते.
तर मला पण माहित नव्हतं कस, स हा कसली,
हॅलो..
हा...
ते कोणतं कार्ड म्हणायचं, एसटी पास.
हा एसटीच पासच म्हणतेच, बाई तथ म्हणजे दुसरं काय नाव माहत नाही, कारण तिथं एसटी स्टँड वर गेल्यावरण खूप गर्दी असती. आणि हित कस. गर्दी असू दे मान्य आहे. पण एका ह्याच्यात जवळजवळ दोन चार काम झाली ना. सगळी... भले जाऊ दे अख्खा दिवस मोडू दे. हा हा करून घेतले तस बाबा गावात गावात जायचं, गावात जायचं, आणि एवढं अस. तिचच काम करायचं एकच काम करून न्यायचं दोन चार काम एकदम एकाच ठिकाणी झाली म्हणजे, काय आणि पाच पाच मिनिटात हया तिचा दाखला पण मी काढून घेतला. माझा आपला तर तुला पण दागणार, त दाला लगेच दोन मिनट म्हण मी बँकेत सबमिट पण केला. बघा तुम्हाला धन्यवाद. थँक्यू म्हण मसेजय असल म्ह बघ थँक्यू मेसेज आलाय. अंग बाई म्हणलं, लगेच आणि मी माहेरी बघितलं एका ठिकाणी सातशे रुपये सांगितले पहिल्यांदा. अस हयातीचा दाखला आणि एका ठिकाणी पाचशे रुप प सांगितलं. थांबले होते. पण झालं माझ. फ्री मध्ये मला माझ्या हातात त्याने कावज दिलं झालं मॅडम तुमचं म्हणे झालं. झालं पण लगेच! मला आश्चर्यच वाटलं. खरच की अगं दोन मिनिटात झालं काढून काही नाही फक्त आधार कार्ड ते आधार कार्ड आणि आपला फोटो पे
हयातीचा दाखला. हयातीचा दाखला काढायला पण आधार कार्ड लागतं फक्त. त
हो आधार कार्ड तेवढच करून दिलं ति मलांदिने बरेच दोन चार डॉक्युमेंट सांगलेलेो फोन फोटो आण, आधारकारड आण रेशन कार्डना आना हे आना ते आना पण इथे नुसतं आधार कार्ड आणि मोबाईलवर ओटीपी होते म्हणजे एवढे दोनच लागत होते. काय बघू, आलं. बरं झालं नाही,
नाही झाला असेल, मोबाईलवरर मेसेज आलाय ना तुम्हाला बँकेतून? हा मग झालंच असणार ना. तस कसं, उगीच मेसेज येईल? मग झालं, आजच्या दिवसच होतं का ते फक्त?
हा ते वाढदिवस होता म्हणून, एकच दिवस होत. म्हणून मी धडपडून तुला फोन करालते सारख. आणि एक तिला फोन केलं. ती काय आपल्या हातात आहे का आता?
हा, अशे नेते मंडळी पाहिजेत. काहीतरी बाबा, समाजाला फायदा व्हायला पाहिजे. नाही तर मग, काय काय असतात.
तेना ते जे नेते ते होते ना? ते आणि तीन ची बायको, ते म्हणजे अस दिवसभर थांबले होती तिथं. म्हणजे एवढा वयस्कर पण नाहीयेत ते.
हा हा हा.
चाळीस - चाळीशीची वया असतील. पण असं, नाही चॉईस पण नाही, चॉईस असन हा दोघंच जण नवरा बायको दिवसभर थांबले तेनी. आणि हे पण वया वाटप पण होते, पण अनाथ आश्रमातल्या मुलांना होतं, खाली लिहिलं होतं तिथं. कुठल्या तर अनाथ आश्रमाचं नाव. लिहिलं होतं. मुलांना वह्या वा वह्या आणि काय काय लागणार साहित्य वाटप करणारय, असं लिहिलं म्हणजे, असं काही तर पाहिजे ना नेत्यांचा काय उपयोग नसतोय बघ तिथ असं काहीतर समाजकार्य केलं तर, माणसांना कसं मतदान उत्साह येतोय
व्हय की समाजमधल्या लोकांना काहीतरी आता बघा ना त्यांच्या बड्डे मूळ त्यांनी किती लोकांची कामं करून दिली ना तुमचीच किती काम झाली? आता आणि असे किती लोक आले असतील तिथ त पाशे पाशे लोक म्हणतात. कमीत कमी पाचशे तरी तुमच्या पुढं पाशे आहेत
जास्त हो हो हो भरपूर गरमी आणि एवढं पण नाही त्यांनी कोल्डड्रिंक्स दिले सगळ्यांना आपले छोटे छोटे बॉटल नसल की, कोलल्ड्रिंकचे असं पोत्यान बाजक्या मोठ्या मोठ्या बाजक्यात न भरून आणलं होतं बघ ते. आणि ते सगळ्यांना वाटाल ते हो कोल्ड्रिंक सगळ्यांना कारण उन्हाची वेळ होती ना. सगळ्यांना देत होते त्याने सगळ्यांना एवढं असं मंजे. पोत पोत भरून आणलेल, टेम्पोतन आणलेलं सगळ्यांना द्यालती.
हा एवढं!
त्याचा पण हा त्यांच पण सगळ्यांनी वाढदिवस केलेला जे स तारखेला बुके वगैरे घेवून. फोटो काय काय काय काय त्यांच चाललं होत, असे कार्यक्रम स्टेज वर चालू होत.
छान झाला असेल कार्यक्रम म.
काय ग मम्मे ती अगोदर कार्यक्रम झाला होता. आमी मी एक वासता गेलेली, मंजे मला इथली बाई म्हणाली येणार आहे, का सकाळी म्हणून म्हणलं सकाळी? काय नाही पाव्हणी काय म्हणल्या एवढ्या गर्दीत तिथं कोण जात बसेल घरातली कामं, तर आल्यावर होत्यात व्हय मग मी सगळ आवरूनच गेले होते. एक वाजता गेले व ती ती जी मला म्हणली होती ना ती दोन वाजता परत आली. ती काहीतरी सकाळी दहाला का दहा वाजता गेली दोनला परत आली. मी एकला गेलेली पाचला परत आले, बघ सकाळी किती सकाळी पण गर्दी होती आणि संध्याकाळी पण गर्दी व्हतीच.
होय की म्हणजे ते दिवसभर असणार तर एवढ्या सगळ्या फॅसिलिटी तेचं म्हणल्यावर कोण सोडतय.
हम्म व्हय व्हय.
आणि फ्री मध्ये सगळं होत म्हटल्यावरती
हा व्हय. ह असंच काय तर समाजकार्य केलं तर माणसाला हम्म.
होय ना तेवढच. खरं वाटतय ना. लोक पण खुश. ते नेते मंडळी पण खुश.
व्हय.
हॅलो हा बोला की, जेवण वगै वगैरे झालं की नाही तुमचं?
कामाला गेलतीस ना आज?
हो गेले होते कामाला.
हम्म हम्म हम्म. पोरांचं आणलं सगळ शाळेच?
शाळेच आणलंय, वह्या थोड्याफार आणल्यात. सॅक आणलीय. पुस्तकं तेवढी घ्याय चीत मोठ्या मुलाला, तो आता नववी ला गेलाय ना. त्याला शाळेत पुस्तक मिळत नाहीत बाहेर घ्यावे लागतात. आठवी पर्यंतच मिळ तात शाळेत पुस्तकं. नववी दहावीला बाहेरूनच.
आमच्या इकड घालणार हुती शाळेत, काय झालं मग?
तिकडं नाही बोलायला लागले तेवढ्या लांब, लांब. पडतय ते.